हॅलो!
हा बोला.
झालं स्वयंपाक वगैरे?
एक अ भातच लावतील भाजीची तयारी अजून करायची.
हा हा आलेत वाटती मुली घरी.
हो मुली आल्यात घरी एक जण गेली ट्युशनला, एक जण आली घरी.
ह हा ते क्लास, शाळा, कॉलेज, मिळून त्यांना पण बस होते मुलांना.
हो. त्यांना तेवढंच काम खूप होऊन जाते.
घरात करतात का काम वैगरे?
करतात.
हा बरं आहे की मग, आवाज ब्रेक होतोय बघ.
काम होतोय का?
रेंजचा प्रॉब्लेम खूप आहे. येतोय का आता? त्याला ए एकाच जागेवर बसायला लागतं. काहीच काम
तसंच हाय ते, हं हे रेंज मुळेच प्रॉब्लेम येते आपल्या इकडे.
हो तेच ना मग काम करत करत,
आणि ती काय म्हणते, नाही एका वेळेस एका वेळेस एकच काम कर म्हणते ते.
अ हा हं..
मग सोलापूरला ते आलंत का कधी?
नाही तेव्हाच मग अक्कलकोट, ला येण झालं ना तेव्हाच सोलापूरला.
हा
मला नाही तिकडंच माहिती, आता कोण पाहुणे रावळे नायत तिकडं.
हा हा सिद्धेश्वर मंदिर वगैरे छान आहे की ह्याला यामध्ये त्याला सोलापूरमध्ये.
अहो बघायला भरपूर ये तिकडं प आम्ही आलो तेव्हा गाणगापूर, अक्कलकोट, हम्म आणि तुळजापूर केलेलं.
गाणगापूरला ते कसं गेल पुन्हा तिकडून?
अ अक्कलकोट मधंन गेलो मग गाणगापूर विठोबाच दर्शन घेऊन संध्याकाळी तुळजापूरला गेलो तिथे मुक्काम केला होता
बरं तिथं मुक्कामाची सोय वगैरे आहे का तुळजापुरात
हो आहेना मंदिराच्या थोडस लांब आहेत रूम्स
हा आमचं कसं ना तिथल्या तिथला तिथं असल्यामुळं सोलापूर आणि हे तुळजापूर जवळ असल्यामुळं आहे ना मुक्काम वैगरे करन होत नाही आमच तिथल्या तिथच सकाळी जाऊन लगेच संध्याकाळी येऊ शकतो
सवय आहे ना तुला टंची
हा हा त्यामुळच
हू आता आम्हाला कसं नाही होत
इकडून पुण्यातन गेलं दोन तीन दोन तीन दिवस काढूनच जावं लागतं
हो हो दोन तीन दिवस गेलेच होते आमचे आम्ही अं पहिल्या दिवशी गेलो इथून डायरेक्ट अकलकोट पोचलो अकलकोटला आरती केली प्रसाद वगैरे घेतला आणि म सकाळी अ उठून आरती केली पहाटेची आणि म तिथून गाणगापूरला गेलो होतो
हा
गाणगापूरला बरोबर बाराची आरती भेटली आम्हाला खूप छान आहे आणि आणि तिथं हे पण आहे ना हो हो हो गेलो होतो नदीवर
हा हा दोन हजार
गेलेलो हो हो भीमा आणि अमर जा ना भीमा अमरचा संगम
हा चांगलंय ते पण तिथं
छान आहे
आणि बाराच्या आरतीला बघितलात का काय काय भूत
बघितलं की बाई आरतीला केवढी ती भु म्हणजे अंगात वगैरे आलेली लोक हो ना भूत अंगात आलेली छान होतं बघायला म्हणजे परत जायचं
हा खरंय ते बरं हाय तेवढंच काय तर नवीन असं बघायला हू तुम्ही आता गेलात ना म्हणजे दोन तीन दिवसासाठी जावाच कसं पण आज खरं गुरुपौर्णिमा होती चांगला दिवस आज तर किती सुंदर केलेल डेकोरेशन सगळं
सगळं छानच असतं आज आता म्हणजे कस इतकं पटकन जाता येत नाही ओ ही मुलांची शाळा वगैरे असली ना कुठं लगेच सुट्ट्या काढून वगैरे नाही होत हू
लहान होती तर तेव्हा पण जाणं झालं नाही
तेव्हा तर जाणच झालं नई पण आता तरी जायचं म्हणजे स्वामींची भक्ती करायला लागल्यापासनच जायचं मन व्हायला लागलं आधी तर नव्हतच माहितीच नव्हतं इतकं पण आता मन आहे तर हे अशा अडचणी काय ना काय असतात
तसच होतय ते स्वामींच्या मनात आल्याशिवाय जाणच होत नाही ते येई येईल लवकरच हू कुठून जरी करा देवा धर्माच ते पोहचते देवाजवळ
हो हो.. आणि अक्षरश्या म्हणजे तेव्हा जाणं कसं झालं होतं माहिती हे का? खूप दिवसांपासून इच्छा होती जायचंय.. जायचंय आणि आम्ही उ द्या गावाला जायच म्हणून बॅग पॅक केल्या कि उद्या गावाला जायच आपल्याला मग बॅग वगैरे पॅक केल्या आणि अ.. माझे मिस्टर अ.. रात्री शेविंग करायला गेले सलून मध्ये तर.. सलूनवाला फोनवर आ.. बोलत होता की उद्या एव एवढ्या वाजता ट्रेन आहे, मग आपल्याला जायचंय वगैरे तर, हे म्हणे कुठं चाललंय? तर म्हणल्या अक्कलकोटला तर हे म्हणे आम्हाला पण यायचंय.
हा
आम्हाला माहिती नाई तिकडचं काय, तर आम्हाला पण यायचं मनात तर.. तो म्हणला चला, तर चला म्हणतंय
शेविंग करून घरी आले आणि मला म्हणले आपण गावाला जायचं नाही आपण अक्कलकोटला जायचंय. म्हटलं, कस काय म्हणलं तुम्ही अचानक गेला आपण गावची तयारी केली घरी फोन केलाय, आम्ही येतोय म्हणून आणि तुम्ही असं कसं बोलताय. त नाही म्हणले. जोडीदार भेटलाय आपण अकलकोटला जायच, तर ठीक हे म्हंटलं. मला अख्खी रात्र झोप नाही की जायचंय.. जायचंय.. सकाळी लवकर जायचंय मग सकाळी ल.. लवकर उठली मी चारला चपाती- भाजी केली परत स्वामींना दिवाळी भरलं सगळं आ.. पिशवीमध्ये आम्हाला खायला वेगळं शेंगा वगैरे उकडक्या रस्त्यामध्ये खूप टाइम लागतो म्हणे. म्हणून आणि सगळं भरलं भिरलं आणि आम्ही निघालो आणि निघताना रेल्वे स्टेशनला जायचं तर त्या माणसाला फोन केला आधी तर त्यांन फोनच उचलला नाय आणि नंतर फोन उचलला आणि म्हटलं आमच कॅन्सल झालय.
बघा आणि ते पण साक्षात स्वामीच भेटले तुम्हाला
शपत तरी एवढं म्हणजे तेव्हाच अजून आठवलं तरी अंगावर काटा येतो आणि
हम्म.. तेच
सांगितलं की आमच कॅन्सल झालय आन.. माझे मिस्टर थोडे गळाटले
हा
ह
म्हणजे तिकडचं काय माहितच नाही ना त्यामुळं, आवाज- आवाज ब्रेक होतय. आवाज ईना
एक
नाही असं हे व्हायलय. अडखत यायला लागला आवाज तुमचा
हॅलो!
हा, बोला ना.. हा येतोय. मग ते येणार नाहीत म्हटल्यानंतर ते असं अ.. हे झालं त्यांना
ओ.. घाबरल्यासारखं झालं ते की पोरबिर घेऊन जायच आपण चुकलो तिकडची भाषा वेगळी ती भाषा समजत नाही आणखीन आपल्याला, हम्म.. मग अ.. काय झालं आम्ही पण कन्नड मध्ये लिहिलेलं असतं ना, मग ते वाचायला ये
कन्नड खरं ह्याला, काय म्हणतात, गाणगापूरला य ना कन्नड वगैरे आहे. पण अक्कलकोट पर्यंत सगळं मराठीच आहे, हम्म.
अक्कलकोटला आहे की मराठी, पण गणगापूरला पण जायचंय, मग आणि आम्हाला नाही माहिती की आ अक्कलकोट पण सोलापुरातच येतं, आणि तिकडची भाषा वेगळेय एवढंच माहिती होतं, म्हणजे काहीच माहिती नाही, आणि मग हे म्हटले कसं कसं करणार आप आपल्याला वाचायला वगैरे नाही आलं, किंवा बसेस कशा समजणार आपल्याला, अं तरी पण हिंमत केली, म्हंटलं नाही आता स्वामींनी बोलावलंय तर जायचच. आणि अ आम्ही एक रिक्षावाल्याला फोन केला. कि, जायचंय बाबा सकाळी अ किती, साडे सहाची ट्रेन होती सकाळी, मग रि रिक्षावाल्याला फोन केला, की भाऊ आम्हाला रेल्वे स्टेशनला जायचंय तर सोडता का. तर ते रिक्षावाले ओळखीचे होते,, तर ते बोलले अं कुठं चाललाय, तर हे म्हटले ले अहो आम्ही अक्कलकोटला चाललोय, तर तो म्हणला अरे वा वा वा भारीच झालं, तर म्हणलं का हो काय झालं, तर म्हणे, माझी तेवढी बायको न्या. आणि तिला सोलापूरला त्या बस स्टेशन रेल्वे स्टेशनला सोडा. तर म्हंटलं अओ आम्हालाच माहिती नाही काय, आणि तुमची बायकोला कुठं निऊ. तर ते म्हणे, माझ्या बायकोला सगळं माहितीय. आणि तिला कन्नड भी येतं. हो, आणि त्या बिचारीला फर्स्ट टाईम ती आम्हाला भेटली पण अक्षरशः एवढा म्हण अख्या ट्रेन मध्ये तिनं एवढा जीव लावला, मला माझ्या पोरींना, आम्हाला लेडीज डब्यामध्ये आम आम्ही चढलो आणि जेंट्समध्ये हे चढले. आणि ट्रेनमध्ये बाई बायका केवढ्या डेंजर असतात, एकदम मारामारी वगैरे जागेवरनं. हो, आणि तिला तशी सवय होती, जाणं याणं करायची ती.
हां.
मग तिनं नेलं आम्हाला व्यवस्थित, आणि अक्षरशः म्हणजे जायच आता प्रवास कितीक झाला असल, काही पाच सहा तासांचाच झाला असल ना आमचा. तर ती बाई उतरताना एवढी रडली, जाताना.
बघा. !
हो तिचा भा भाऊ आला तिथं घ्यायला, तर मला म्हणे तुम्ही जाल का नीट तुम्ही झालं का नीट, तर म्हटलं आम्ही जातो नीट, तुम्ही पण जावा म्हटलं नीट, आणि मग तिथून त्यांनी सांगितलं कसं कसं जायचं सर मर ब बस स्टेशनला गेलो, बस स्टेशनला गाडी पकडली, आणि अक्कलकोटला गेलो.
हां. बघा ऐकलं तर,, हा हा तेच ऑन दी स्पॉट रात्रीतनं ठरवलं.
खरंच तर. म्हणजे खूप विशेष वाटतं, तेव्हा जाऊन आलो ना ते असं वाटतं की, स्वप्नच बघितलंय का काय आम्ही.
हो हो हो. आणि मग बघण्यासारखं आहे मंदिर वगैरे, आणि तेवढी महिमा आहे त्यांची.
आहे आणि आम्ही स्वामींच म्हणजे दर गुरुवारी मी मंदिरात तर जातेच. इथं आमच्या इथं जवळपास मंदिर आहे ना तिथं आणि आज आता गुरुपौर्णिमेच पण आम्ही स काही दोघंजण जाऊन दर्शन वगैरेन आलो. पण कसं असतं जे जिथं म-महत्त्व आहे तिथं अं जाणं अजूनच अ चांगलं असतं.
चांगलंय हो हो हो.
हो. आता नारायणपूरला पण जातो आम्ही कधी कधी दत्त महाराजांचं आहे. दत्त महाराजांचंच एकमुखी दत्त आहे ते तिथं महाराष्ट्रात अ म्हणजे एकच मंदिर आहे ते दत्त महाराजांचं एक मूखी दत्त.
बरं सगळीकडे तीन
हम्म नाय ती एक मुखी दत्त आहेत अ हा नारायणपूरला आणि अ माझे वडील आणि आम्हाला जवळ आहे. अं माझे वडील वडील आणि माझ्या सासऱ्यांनी अं जेव्हा ते कामाला होते का एकत्र तर त्यांनी तिथून मुंबईवरून वाऱ्या केलेल्या आहेत दर गुरुवारी.
बघा.
हो तिथल्या आणि आम्हाला पहिल्यापासूनच दत्त महाराजांची दर गुरुवारी यायचे. त्यांचा ग्रुपच होता ते ग्रुप अख्खा यायचा. वा म्हणजे वाऱ्या करायचे दर गुरुवारची.
बर.
वेळ काढून. हो अ त्यांनी पौर्णिमा पण केलेल्या आहेत, दर गुरुवार पण केलेलं आहे आणि आमची पहिल्यापासून दत्त महाराजांवर श्रद्धा होती, पण स्वामींबद्दल नव्हतं माहिती मला इतं क ते हो हो आणि पहिलं मंदिराच्या शेजारी आम्ही भाड्याने राहायचो ना, तर मी कधी स्वामी स्वामींच्या मंदिरात गेली न्हवती कधीच म्हणजे मला जाऊ पण वाटलं नाही. अ इथंच म्हणेजे जेव्हा आम्ही तळेगांव मध्येच राहतो आधी भाड्यांने राहायचो ना जेव्हा आम्ही मुंबई सोडली. मुंब ईला होतो आधी आणि तिथून आम्ही हिकडं शिफ्ट झालो तर मग इथं आम्ही चार वर्ष मी एका रूममध्ये भाड्यानं राहत होती आणि त्याच्या रस्त्याच्या पलीकडचं स्वामींचं मंदिर आहे.
बरं.
कोणी गेलं तरी मला कधी जाऊ वाटलं नाय किंवा कधी मला वाटलं नाय की मंदिरात जावं दर्शन घ्यावं कधीच नाही. आणि मी तिथून इकडं म्हणजे अ त्याच एरियामध्ये आम्ही दुसरीकडं रूम बघितली थोडीशी लांब. अ स्वतःची. स्वतःचा फ्लॅट घेतला आणि काय माहिती मला असंच वाटलं की नाही मंदिरात जावं. मग मी जे सुरू केलं ते इतकं सुरू केलं, की म्हणजे आज मी गुरुवारी राहू नाही शकत न जाता. दिवसभरात म्हणजे एकदा तरी मी जाऊन येतेच येते.
अनुभव आले अस तील तुम्हाला?
अनुभव म्हणजे अ स्वामींचं कसं असतं त्यांना वाटलं तरच ते आपल्या निवडतात ना भक्तीसाठी. असं नाही आता मी तिथं